हॅलो!
हॅलो!
हॅलो, हा बोला की मॅडम.
नमस्ते म्हंटलं.
हा नमस् नमस्कार नमस्कार, बोला.
हा, तुम्ही कुठं गाडीवर हाय का?
हा, आता सध्या ते थोडं हॉस्पिटलमध्ये काम होतं, मग त्यासाठी सेशन होतं ना मॅडमांचं, त्यांच्यासाठी आलतो, हां.
अच्छा अच्छा.
आवाज येतो ना माझा व्यवस्थित, हो हो झालं झालं, अगदी व्यवस्थित झालय. आवाज येतोय ना?
हम्म हम्म, हो हो येतोय.
प्रॉब्लेम नाय, काय प्रॉब्लेम नाय, हो बोलू शकता तुम्ही दहा मिनिटं, काही प्रॉब्लेम नाहीये.
अच्छा,, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आधीच धन्यवाद मानते.
नाय नाय तसं काय नाय, कसं हाय माहित हाय का, असं म्हणजे आम्ही पहिल्यापासनचं एवढं मोठं हाय की, बारक्या बारक्या लोकांची मदत आम्ही करतच राहतो.
ह
वेळ देणं आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यापासनं आम्ही कधीच मागं जात नाही.
होय का.
हां, पहिल्यापासून, सवयच हाय आपल्याला,, हां.
ही फिलॉसॉफी बोलताय असं नाय का वाटत तुम्हाला?
नाय नाय मॅडम, कसं सत्य परिस्थिती सांगायला माणसानं लाजलं नाही पाहिजेल हाय. हां, माझं गाव नागाव. ना नागाव नि मी तालुका तासगाव.
जॉबला कुठाय?
अ तासगाव मध्ये हाय, म्हणजे पहिला दास कोल्ड स्टोरेज ऑफिशयल ह्याला होत तो दिवाांजी म्हणून, आता नवू कोल्ड स्टोरेजला आय.
होय काय,, हा हा हा, किती वेळ लागतोय घरी पोहोचायला?
काय, घरी पोहोचायला मला वीस मिनिटं वीस वीस वीस मिनिटं लागत्यात मॅडम.
हम्म हम्म हम्म, मग कशाने जाता, बाईकने कि बसने?
तशी बाईक हाय माझी. हां, बसणं फिरण्याचं दिवस नाहित ओ राहिलं आता.
होय.
आता स्वतः हां स्वत माझ ऐज आता. सव् आता सव्वीस संपणार आहे येत्या डिसेंबरला.
अच्छा. मग काय नाही आपण जास्त काही मोठं नाहीये तुम्ही.
नाही नाही अजिबात सव्वीस संपूण आता पंचवीस लागणार आहे ना. अव जास्त काही मोठ नाही हा अजिबात नाही.
म्हणजे तुमच्या बोलण्यावरून वाटलं असं.
हा नाही जास्त अजिबात मोठा नाही.. माहिती आहे ना मला. मी आरश्यात बघितल्यानंतर तर मला मी पंधरा सोळा वर्षाचा वाटतोय.
होय काय.
बोलण्या वरून वाटत असेल वीस बावीस वर्षाचा पण आरशात बघितलं ना पंधरा सोळा वर्षाचाच वाटतोय मी.
ह नाही तुम्ही खूप गमतीशीर आहात.
हा काय आ
गमतीशीर आहात म्हटलं.
हा हा हा हा बरोबर आमची मम्मी मी पोटत असताना सर्कस बघत होति. तीना. ते बॉस बॉइस टू पिक्चर बघितलंय का बॉईस टू तुम्ही.
हो बघितलाय ना.
हा त्यात एक महिला प्रेग्नेंट असते. मग तीला ति सांगत असत्या काळजी घ्या जपून राहावा. छान छान बाळाचे फोटो लावा भितडावरती असं म्हणते मग ती. मॅडम म्हणते ना त्याला का बरं तर ती म्हणतेय त्यान बाळ सु सुंदर गोर होत असं येत जन्माला येत जन्माला येत तव्हा त्याचा मित्र म्हणतोय ह्याच्या आईनं ह्यो पोटात होता तवा येणारी जानारी कौलावली माकडच बघितल्यात.
सर भितडाव म्हणजे काही कळाल नाही मला.
काय काय.
भितडावर म्हणजे काही कळालं नाय.
अहो म्हणजे भिंत ती वरती ना आपलं जे भिंत असत ना घरातली हा त्या भिंतीवरती. छान छान फोटो लावा असं सांगत असतो तो.
हो का.
म मग ह्या मित्राच्या टायमाला भिंत वगैरे. फोटो वगैरे नव्हतो ना मग आईनं त्यांच्या येनारी जाणारी माकडच बघितलेली असतेती.
एक मिन्ट एक मिन्ट
हा चालु राहुद्या मॅडम सतरा सेकंद कॉल चालू राहिलातर काय प्रॉब्लम येत नाही.
हॅलो वेळ लागेल हॊ त्यांना.
हं.
वेळ लागल त्यांना हा कारण अजून. तर आलं नाही म्हटलं शेण तेन काढून परत नंतर हम् हा. चल चालतंय काय नाही. असं दे की तुम्हाला आवडलते घ्या की मग आता. अच्छा हा हा हम् हम. हा. बर चालतय हा चालतय. हॅलो.
हा बोला मॅडम.
हम्म काही नाही एक फोन होता हो म्हणजे नंदन ताई गेलेत शॉपिंगला.
हा हा हा हा.
हा.
मला पण एका मित्राचा फोन आला होता हॉस्पिटल मधून बाहेर आलाय का म्हणून. मी म्हटलं आलोय म्हणलं मग त्यांनी सांगितली तर माधवनगर मध्ये भंडारा चाललाय. जेवण जेवण चालू आहे गुरुपौर्णिम .
बर.
येताय का जेवायला मग आता म्हणलं फुकटचं सोडून काय आलेय चला म्हण हॅलो. हा असं म्हटलं मग आता आलोय जेवण्यासाठी इथं झेंडे वगैरे दिसायला लागल्यात. थोडंसं घासभर खायचं आणि घरी जायचं. देवांच्या प्रसादाला कधीही माणसांना नाही म्हणली हा कारण देवाच्या प्रसादा देवांना ही खेळलं असतं ना आशीर्वाद दिलेला असतय.
मग ते असं मला ऐकून काय आलं की तुमच्या मंडळाच्या जेवण असतं छान गणपतीला.
हो हो म्हणजे काय आमच्या मंडळाचा जेवण एवढं मोठं असतं ना की ऍक्च्युली मध्ये अशी म्हणजे लोकांच्या माग लागतात आमच्या मंडळाचा गणपतीचं जेवण बघा फक्तं.
अच्छा.
दोन तीन दिवस आधीच चर्चा असते आमच्या मंडळांची की बाबा आज रॉयल जेवण आहे रॉयल चे जेवण आहे असं वगैरे वगैरे. म्हणजे भरपूर दिवस चर्चा रंगतेय आमच्या जेवणाची.
होय काय.
हा गावात मोठ्या मोठ्या चौकातनी आमच्या मंडळाच्या विषय चालू असल्या रॉयल्स जेवण रॉयल्स जेवण आम्ही हलकं काही बारक काय नसते आपल्या सगळं वजनातच असते. म्हणजे सगळं मोठ्या मोठ्या गोष्टींत असत्या.
बघू आम्ही यायच्या विचार करतोय जर आलो तर मी कॉन्टॅक्ट करेन तुम्हाला.
कधी पण या मॅडम कसं माहिती आहे का आणि आता आता तुम्ही म्हंटला ना तुम्हाला. कुठं बाहेर वगैरे जायला पण म्हणजे परमिशन नाही घरातून तुम्ही घरी जरी आलं तर घरात जेऊन. करण्याची एवढी म्हणजे आमच्या मंडळांत कार्यकर्त्यां आहे तुम्हाला घरी बसल्या बसल्या जेवण पोच करतील आशिल म्हणजे मंडळांत कार्यकर्त्यां
नाही हे छान वाटलं..
हा मग तुम्ही फक्त आदेश द्यायच्या.. हे असं असं आम्ही आलोया आणि तुमच्या मंळाचं जेवण आमच्या घरात पोच करा.. तुमच्या घरात लगेच जेवण डबे वगैरे पॅक.
अच्छा म डबे वगैरे तर तुमच्या कामचं घेऊन यायचं..
डबे पार्सल करून, तुमच्या घरात पोच करत्यात मॅडम. त्याचा काही विषय नाही हा.
म आता तुम्ही घरी अं म्हणजे इथून जेवुन जाणार आहे घरीपण कॉल करून सांगितलय का जेवणार नाही काय नाही.
नाही, असं म्हणजे कसंय माहितय का, देवाचा प्रसाद खावावा पण, असा प्रसादासारखा, प्रसाद, नाही नाही. तसं नाही हो, म्हणजे देवाचा प्रसाद कसा, प्रसादासारखा खावावा. जेवण्यासारखं जेवूनी ओ तिथं, असं ती मला नाही आवडत. ते आपलं प्रसाद घेण्यासारखं उगं थोडं घासभर खायचं आणि मग घरात जाऊन जेवायचं ओ.
आपण एखाद्या वेळी प्रसाद छान झाला असला तर
हा मग लगेच तिथं बसून लगेच घरी फोन करून सांगायचं आज मी जेवाय घरी येणार नाय वगैरे वगैरे काय असेल ते. पण तिथं जाण्याआधी आपण काय बोलू शकत नाही ना असा विषय आहे.
हम्म हम हम.
कारण माझी आवड निवड थोडी वेगळी आहे ना असं असते. मला काय आवडल काय नाही आवडल या गोष्टी सांगू शकत नाही ना मी असं आहे.
होय का.
हा.
मग आमच्या घरी गेलेलाच नाही.
हा तुमच्याकडे जेवण कधी पण बनवा मॅडम फोन करा. मी असं तुम तुम्ही बोलवल क तुम्हाला नाराज करणार नाही. तुम बोलवले बोलवले लगेच हा लगेच येणार काही प्रॉब्लेम नाही. अ ते दत्त मंदिर कुठे आहे दत्त मंदिर.
दत्त मंदिरचा आज कार्यक्रम आहे बघा कसला मोठा ह्या रस्त्याला वळाय सांगितलं मला काय माहितीये तुम्हाला काय आयडिया आहे काय? हा कारखान्याशी अलीकडे डाव्या हाताला वळा म्हणून सांगितलं. माधवनगरला भोरा मसोबाकड रस्ता जातोय तिथून डाव्या हाताला वळायला सांगितलं होत. हा हा हा हा राईट राईट हो. हा ह हा. हा हा ओके. ठीक आहे थँक्यू सर हॅलो.
हम्. हॅलो.
हा मॅडम आवाज येतोय?
दात काढायला दात काढायला तुम्ही ताजला गेलेला आणि तिकड माधवनगरला काय काम आहे?
मॅडम ह्याला आलतो बुदगाव कॉलेज ला आलतो डेंटल डेंटल कॉलेज हा.
शिक्शण किती झालय?
माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय मॅडम कम्प्लीट आहे.
म्हणजे त्याचं काय र म्हणजे फुल फॉर्म सांगता का?
इंस्ट्रीयल ट्रेन इंस्टिट्यूट टेक्नॉजी ऑफ गवर्मेंटॉलेज मोट्रोमेकॅिक झालाय माझा. म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला एवढं इंग्लिश वगैरे इ्लिश वगैरे कळत नसल तर सांगतो मराठीत औद्योगिक प्रशिक्ष संस्था सांगली म्हणजे गव्हर्मेट कॉलेज मधून माझही डिग्री झाल्या.
अच्छा अच्छा.
ी आर आर बी टेक्निशियन ग्रेड थ्री चा फॉर्म भरलाय त्यासाठी मी लायब्ररी लावल्या. गेली पंधरा दिवस झाले मी लायब्ररी रोज जातोय अभ्यासासाठी. हा रोज संध्याकाळी जातोय फक्त असा कधीतरी जर प्रॉब्लेम वगैरे आला ना थोडसं चुकत फक्त आता असं दवाखान्यात वगैरे एवढं असं म्हणजे थोडं फार थोडफार अड्जस्ट करावं लागतं.
अच्छा अच्छा. हाय काय? बर बर असू दे ऑल द बेस्ट.
दोन मिनिट चालू राहूद्या मॅडम हो मॅडम ओ सर ती बनगर महाराज कुठे आहेत ओ? बनगर महाराज. जरा विचारता का बंडगर महाराज हा. इथनं आत काय पण बरं बर ठीक आहे थँंकू. अहॊ काय असं जेवणासाठी कुठ तर जायचं म्हटल्यावर मला आधीच आवडत नाही पण पुढची व्यक्ती ऐकत नाहीत ना.
हो का बरं असुदे सर तुम्ही जेऊन घ्या.
बरं मॅडम तुमचे दहा मिनट झाले असेल.
हा मग त्यामुळच म्हटलं जेउन घ्या तूमी आम्ही ठेवतो.
हा हा जेऊन नंतर आणि तुम्ही तुमच कॉल कंटिन्यू करू शकता.
ठीक आहे ठी
ठीक आहे मॅडम हा,